हाव हो हॅलो!
बोला ना सर.
हा ते तुम्ही मला ते फार्मसी मधले अजून दोन तिन हे सांगत होते कोर्सेस
सर तुमचा आवाज आहे ना थोडा क्लिअर नाही येते तुम्ही थुका थोडं त्यामुळे तुमचा आवाज थोडा क्लिअर येईल. तुम्ही काय ते ही जे लावलय वाटंत मला सांगितलं तुम्ही तुमच्या तोंडाले
हा ना सर खूप ते त्रास होतो आता तोंड आलेल होत त्याच्यामुळं
हो तेच तुम्ही ते जेल लावलेलं ना ते थोडं वेळच थुकत राहायच नाही का त्यामुळे तुमचा आवाज क्लिअर येईल.
जा अह सर मी काय म्हणतो ते सांगा ना मला तुम्ही काय आहे अजून फार्मसीमध्ये आपल्या हम्म.
जॉब ऑप्शन्स अह तर मी तुम्हाला ते दोन सांगितले होते पहिले ते परत एकदा क्लिअर करतो
हम्म.
तर आपला पहिला जॉब आहे तो म्हणजे क्यू सी
ओके.
तुम्हाला ऐकायला बोर तर नाही होणार ना
नाही नाही सांगा ना सर
क्यू सी म्हणजे क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोलमध्ये आपण काय करतो? जे टॅब्लेट्स वगैरे आहे आपण जे गोळ्या औषधे घेतो त्याची जी मॅन्युफॅक्चरिंग होते त्याच्यानंतर त्याची एक टेस्ट राहते. तीच म्हणजे क्वालिटी कंट्रोल टेस्ट. ती क्वालिटी कंट्रोल टेस्ट झाल्यानंतरच ती गोळीची बॅच पास होते. त्या दिवसासाठीची ती गोळीची बॅच जर पास कराय म्हणजे जे त्या गो गोळीची जी बॅच आहे ती पास करण्यासाठी क्यू सी ची टेस्ट आवश्यक आहे आणि ती पूर्ण झाल्याशिवाय ती बॅच पास होत नाही. त्या क्यू सी टेस्टमध्ये त्या गोळ्याची टेस्टिंग केली जाते ती हार्मफुल आहे का नाही, त्याच्यामध्ये किती इम्प्युरिटी आहे किंवा मग ती बॉडी मध्ये कशी डिझॉल्व होते, किती वेळासाठी डिझॉल्व होते आणि त्याचे काही साईड इफेक्ट तर नाहीये, तर हे सर्व चेक केलं जातं. त्याची प्रॉपर टेस्टिंग होती त्यानंतरच ती गोळी किंवा टॅब्लेट्स वगैरे सिरप्स वगैरे आहे ते पुढे पास केले जातात
ओके. अह सर मग ते तुम्ही नाही का आपल्या आता समजा त्या अपोलोला थोरात की थोंबरे मॅडम म्हणून आहे ते मेडिसिन सजेशन करता अह ते मेडिसिन स सजेशन म्हणून पण ते डॉक्टर पण बनू शकता ना तुम्ही?
त्यासाठी वेगळा कोर्स आहे. तो सहा वर्षाचा कोर्स आहे डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणून तो केल्यानंतर आपण त्या गोळा सजेस् करू शकतो आणि हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट त्यासाठी जॉब्स आहेत.
ओके म्हणजे जसं की म्हणजे तुम्हाला आता फार्मसीची डिग्री कंप्लीट करायची मग सिक्स इयर्सचा तो कोर्स करायचं अस
नाही नाही नाही नाही तसं नाही तसं नाही, डायरेक्ट तो बारावी नंतर सिक्स इयरचा कोर्स आहे. किंवा मग आपण बॅचलर्स करतो चार वर्षाची त्यानंतर सुद्धा तो दोन वर्षासाठी अप्लिकेबल
ओके मग तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नाही का सर काही
नाही नाही त्याच्यात आपल्या इंडियामध्ये जॉब्स नाही आहे जास्त इंडियामध्ये सध्या तर खूप कमी आहे. कारण की मोस्ट ऑफ द. टॅब्लेट्स वगैरे किंवा मग मेडिसिन्स ते डॉक्टर्स प्रिस्क्राईब करतात.
मग काय?
त्यामध्ये यांचा काही जास्त रोल नाही हे फक्त मोठमोठ्या हॉस्पिटल मध्ये हायरिंग होते त्यांची
ओके मग ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये पण सॅलरी वगैरे चांगली भेटत असेल ना सर
हो गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणे सॅलरी तर मस्त भेटते. पण मग त्यासाठी आपल्याला यु पी एस सी थ्रू जावं लागणार किंवा मग एम पी एस सी थ्रू आणि त्या एक्झाम खूप टफ आहेत त्यासाठी आपल्याला चांगली मेरिटमध्ये लागणं आवश्यक आणि जागा पण खूप कमी निघतात त्यामध्ये
हो तसं बाकीच एज्युकेशन खूप कॉस्टली असेल ना सर ते
एज्युकेशन तर कॉस्टली तर नाही म्हणता येणार पण मग थोडा हायर आहे पण जास्त कॉस्टली नाही आणि त्यामध्ये आप आपल्याला जो अभ्यास आहे तो पूर्ण एका डॉक्टर लेवलचा अभ्यास आहे. जस की एमबीबीएस जो टॅब्लेट त्याचा मेडिसिनचा अभ्यास करतो. डोसेस वगैरेचा तसा सेम अभ्यास आहे त्याच्यामध्ये जास्त फरक नाही. म्हणजे तो डॉक्टर ऑफ फार्मसीचा स्टुडंट एका एमबीबी एसच्या स्टुडंटच्या बराबरीला असू शकतो जर त्यांनी कॉलेज अभ्यास चांगला केला असेल आणि तो चांगल्या कॉलेज मधून पास आउट व्हायला असेल तर
ओके ओके आणि सर मला असं विचारायचं होतं. आता समजा जर आपला देश आहे आपल्या देशामध्ये असा कोणता लॉ आहे. की जो तुम्हाला असं वाटत की नवीन असं आणलं पाहिजे आणि तो खूप गरजेचा पण आहे.
तर मला एकच लॉ असा वाटतो का तो देशात सर्वात पहिले आणला पाहिजे तो तर आहे समान नागरिक कायदा
अ सर पण तु असं आपल्या देशात आहेच ना म्हणजे ठराविक
नाही नाही! ठराविक स्टेट्स मध्ये आहे. ठराविक स्टेट्स मध्ये आहे. तो पूर्ण देशाला लागू नाही.
ओके!
जसं की आपण म्हणू शकतो की हिमाचल प्रदेश आणि ओडिसा या दोन् राज्यांमध्ये आपल्याला तो लॉव पाहायला भेटतो.
ओके पण त्यांनी असं नाही ना पूर्णपणे समान नागरी कायदा लावलेला आहे जसं की आपण जे म्हणतो आपल्याकड कास्टनिजम वगैरे चालतं किंवा कॅटेगरी वाईज कॉलेज ची फीज म्हणा ऍडमिशन् म्हणा किंवा पोस्ट म्हणा. कोणत्या गव्हर्मेंट जॉब्सच्या त्या चालतात त्याच्यातन हे अजून लागू केलेला तो
नाही नाही तो आपण जर हे सोडलं का? डायरेक्ट सीट्स याच्यामध्ये गव्हर्नमेंट कोर्टामध्ये जे सीट्स आहे. त्याच्यामध्ये त्या जब टोटल पंचवीस टक्के ओबी सी पाच टक्के एस सी एस टी आणि बाकीच्या इतर जाती जर टोटल त्याशी काहीतरी पंचाळीस टक्के आरक्षण होतं ना तर ते त्यांनी रिड्यूस करून डायरेक्ट दहा टक्क्यावर आणलेलं आहे. मग त्या जागा ज्या उरलेल्या ज्या पस्तीस टक्के जागा आहेत. त्या जनरल आणि ऑदर कॅटेगरीमध्ये डायरेक्ट मिशनसाठी ओपन होता, त्या रिझर्व्ह राहत नाही, त्या मेरिट बेसवरती लागतात मग.
ओके, ओके. म्हणून मला असं वाटतं की तिथं कॅटेगरी वाईज किंवा मग जे आता काश्मीरला जसं वगैरे चालतं, मग त्यांनी समान नागरी कायदा समजा जर असा आणलाच तर एज्युकेशनमध्ये समान नागरी कायदा असा म्हणजे नाही राहिला पाहिजे. कारण की त्यातच प्रत्येकाला कास्ट वाईज डिव्हाइड केलं जातं मग कास्टमध्ये डिफरन्सेस व्हायला सुरुवात होती. परत मग असं समजा की प्रत्येकाला वाटतं की यार, आपण पण हुशार आहे, मग आपल्याला का चान्स नाही भेटला? असं पण होतं, त्यापेक्षा असं कास्ट वाईज तर नाही पाहिजे, मी जे आपण म्हणतो आरक्षण भेटतं, ते मला असं वाटतं की जे जेन्युनली गरीब त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट तरी दिलं पाहिजे.
तुमचा म्हणण्याचा प्रयत्न असा की, तुमचं म्हणणं आहे की जे आरक्षण भेटलं पाहिजे ते फायनान्शियल बेसवर भेटलं पाहिजे, किंवा जे प्रॉपर गरजू आहेत आणि आपण म्हणतो की पीडब् पीडब्ल्यूडी म्हणजे फिजिकली... विकर सेक्शुअल यांच्यासाठीच आरक्षण पाहिजे आणि आपण असंही नाही म्हणत की पूर्णपणे आरक्षण बंद करा, पूर्णपणे बंद नका करू, जे तुम्ही जे... पंचेचाळीस-पन्नास टक्के आरक्षण दिलं आहे, ते कमी करून पंधरा ते वीस टक्के किंवा दहा टक्के त्यावर ते आणलं तरी आम्ही चांगलं म्हणू त्यासाठी
हो, तसंच, तसंच म्हणजे कसं की त्यांनी बनवलं आणि आपल्या देशात आहे ना म्हणजे मला तर अजून एक अशी गोष्ट वाटते की जेवढ्या आपल्या देशात... मंदिरं वगैरे आहेत ना त्याच्याच जागी आहे ना आपल्या देशात तेवढेच कॉलेजेस आणि... हॉस्पिटल्स पाहिजेत असं मला वाटतं.. जितकी मंदिरं आहेत तितकीच हॉस्पिटल्स आणि कॉलेजेस पाहिजेत. म्हणजे जसं की आता आपण म्हणतो की शिर्डी, बालाजी वगैरे जे आहे. जर समजा शिर्डीचं जर मोठं मंदिर आहे. जितकं मोठं मंदिर आहे तितकंच मोठं हॉस्पिटल पण पाहिजे आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे.. म्हणजे जसं की त्या मंदिरात जे पण दान वगैरे होतं. त्याच रुपयांमध्ये इकडे पेशंट्स वगैरे हँडल झाले पाहिजेत, शिर्डीतलेच बाहेरचे नाही. पण मग शिर्डीतलेच, कारण तिथल्या लोकांना कमीत कमी फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस तरी भेटली पाहिजे. असं म्हणजे हॉस्पिटल आणि एज्युकेशन हे दोन्ही पण पाहिजे. हं एकदम कमी याच्यात झालं पाहिजे. आता आपण बाहेरच्या देशांमध्ये गेलो तर तिकडे आपल्याला सगळ्यात जास्त कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स दिसतील, मंदिरांपेक्षा कमी दिस म्हणजे जास्त दिसतील.
तर आपला देश कसा आहे नाही का? आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे धर्म आणि जाती आहेत, त्यानुसार त्यांची मंदिरं आहेत. आणि सर्वात मोठा तर हिंदू धर्म आहे आणि त्याचेच सर्वात जास्त मंदिरं आहेत.
हो.
तर काय होईल जर ते तुम्ही असं केलं तर याचा हक्कामध्ये सुद्धा खूप जण येतील आणि विरोधामध्ये सुद्धा भरपूर जण येतील. हक्कामध्ये कोण येतील गोरगरीब मिडल क्लास लोक. किंवा मग जे सुशिक्षित लोक आहे.
हम् हम्.
ते याच्या हक्कामध्ये येतील आणि जे नाही म्हणतील या यासाठी तर ते कोण कट्टरपणथी झाली अजून अ नेते वगैरे झाले किंवा ज्यांचे हॉस्पिटलस मोठ मोठ असती ते यासाठी नाही म्हणतील.
हा ते तर आहेच पण मग आपला आता समजा की देश कमीत कमी अ खूप इयरबॅक फूट वरती आलेला आहे त्याच्यामुळ मला तर असं वाटतं कि आता तरी सध्या तरी गरज आहे की सुधरवलं पाहिजेल कारण की आज नाही सुधरवलं तर मग कधी कारण की आता समजा की आपली पिढी मग आपल्यानंतर अजून पिढ्या येणारे कमीत कमी कधी ना कधी तित संपलं पाहिजेल म्हण आता आपण सुरुवात केली तर ते कमीत कमी हम्म, म्हणजे? आपण अशी थिंकिंग चालू केली तेे सुधरायची तर ते लवकरात लवकर बंद होईल. आणि आपला देश कधीतरी असं यु एस ए वगैरे त्यांना मागे टाकू शकेल.
यासाठी त दिवस तर खूप लागतील कारण की आपल्या देशाची जेवढी पॉप्युलेशन आहे.
हो.
त्या पॉप्युलेशनसाठी एवढे हॉस्पिटल्स वगैरे नाही आहेत आणि कॉलेजेस पण त्यांच्या आपण गरजा पूर्ण करू शक, तर त्यासाठी कमीत कमी आप आपल्याला पंचवीस तीस वर्ष तरी कमीत कमी लागतील जर आज आपण तर अ निर्णय घेतला सरकारनी.
हो पण मग कसं आहे. समजा आता की समजा आता कॉलेजेस वगैरे नाही पण मग त्यानी काय होतं. की. ज्या मुलांना खरंच असं काहीतरी करू वाटतं समजा एखाद्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचाय किंवा कोणाला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचाय पण बट त्या नंबर नाही लागल्यामुळे त्याला ते नाही कर त्याला ते एज्युकेशन नाही भेटत मग तो कुठे जातो. त्याला ऑप्शन एकच उरतं आर्ट्स आणि कॉमर्स. आणि त्याच्यामुळे त्याला असं दुसरीकड ऑप्शन नाही भेटल्यामुळ तो घुसतो तिकडे. ह्याने, ह्याच कारणमुळे त्याच बर खूप सारं नुकसान होत असं खूप म्हणजे हजार मुलां शंभर जणांचे नंबर लागणार नऊशे जण बरबाद.
तर होणारंच कारण की ही रेस फक्त सीट साठी नाही ही रेस आपली टोटल पॉप्युलेशन मध्ये रेस आहे. आणि जो याच्यात टॉपचा विद्यार्थी त्यालाच प्राधान्य मिळेल आणि ज बाकीचे राहिलेले कास्ट वाईज. तर त्यांना तर अजून प्राधान्य कारण की त्यांना नंबर न पाडता त्यांचा डायरेक्ट नंबर लागेल असं. आपण चर्चा उद्या करू शकतो नाही का, आता खूप रात्र झाली आहे.
खूप वेळ झालेला आता. चालेल सर, बाय.